हॅलो.
हम्म काय करल्यास?
काय नाही बसलोय?
ह् बसलोय बघ आत्ता जरा झोपून उठ हॅलो.
व्हय काय?
हम्म आरे मामी न काय कॉल केलेला?
अ कोण?
आरे मामी मामी ग आरे मामी हॅलो.
हॅलो.
ह, आरोहीण काय करल्या?
बाहेर असतील, हम्म! मामा व्हय? मामा कामाला गेल्यात.
दादू तुझा?
तो पुण्याला गेलाय.
ह्! तुम्ही आधी पुण्याला होता ना?
होय.
ह हडपसरमध्ये.
होय.
इकड कसं काय आला मग?
इथ न म्हणजे, इथ माझं आमच्यां इथं काका काम करतात ओ
हम् हम.
म्हणताना हिकडं आलोय.
होई. ह ह. इथ दत्तनगरमध्ये हाईसा काय?
होय, चहा पिलीस?
नाही, आत्ता उठलोय बग झोपून बसलोय.
हा ह, नाही बाई, मी आता टीव्ही बघत बसलेलो. म आत्ता उठून चहा करणार पिणार.
हम्म
व्हय.
हं
मग
काय नाही बाई.
हम्म.
बोल की.
मम्मी काय करत्या तुमची?
काय नाही बग, हाय बसल्या.
आणि तुझी हे, आणि पप्पा?
पप्पा आमच झोपल्यात, कामा नाईट शिफ्ट आहे.
हम् हम्.
हम् हम, तू काय तर कोर्स लाव की सुट्टीत, बसण्यापेक्षा घरात काही तर कोर्स लाव की बसण्यापेक्षा घरात.
काय करू?
दहावी झाली ना तुझी आता दहावी झाली ना तुझी आता?
होय.
मेहंदे कोर्स, पार्लरच काही तरी कर की.
होय पार्लरच शिकणार आहे.
होय.
हम्म.
चालतय बघ चांगला एखादा कोर्स आणि कर.
हम्म.
हम्म.
ह.
सुट्टीला येत जा की इकडं.
हा येतो की
हम्म.
आणि काय?
आणि काय नाही ब
अन बाबा
आहेत की झोपल्यात.
आई.
गाई पण आहे काम बंद आहे गायचं आता चालायला येत नाही बाबांना चालायला येत नाही, दोघं घराच असतात.
हा, हा, बाबांना कशामुळे चालायला येत नाही.
अगं लय दिवस झाले ते पंधरा वर्ष झाले, चालताच येत नाही त्यांना
कशामुळे.
काय माहिती आता काय झालतं, दवाखाना तर लई केलो परत चालताच येत नाही खुर्चीवरती बसतात तेवढंच चालता येत नाही त्यांना
हम्म, हम्म.
ह् माझा भाऊ पुण्याला शिकायला फोटोग्राफी
माझा पण तिथेच गेलाय.
होय.
होय.
हम्म. शांत. बर वाट ना का काय?
होय.
ह दवाखान्याला गेलतीस का नाही?
संध्याकाळ जाणार.
होय.
हम्म.
हम् हम् हं.
माझ्या नवऱ्याला घेऊन जाणारे
कुणाला?
नवऱ्याला
होय. चालत, त्याने मला काय सांगालेस.
सांगाय नको.
नको मला कशाला
काय होतंय सांगितलं तर
सांगायचं नसतं
होय.
हम्म, हम ग् बस, काय नाही म निवांत तुच्याकडेच
हा, हा
हम्म हॅलो..
हॅलो,
बोल के
काय बोलू आता?
काय बोलू म्हणजे?
अगं, आश्यकत अशक्त पणालाय ग, काय बोलायला होईना
होय.
हो
सलाईन लाऊन मला अशक्तपणा आलाय तर
होय तेच करणार आता
हम्. आणि त ते हेअर स्पा तिनं करायच होत ना.
होय
मी येशील का नाही मम्मीकडे.
येणार ये की.
हम्म य हायलाइट्स पण करता बघ आमचिब मम्मी.
किती घेते त्याला
अ स बट टेन असली तर अ पंधराशे रुपये घेत्या आणि पूर्ण केस करायच दि असल तर ते केसांवर अवलंबून आहे साईज किती पर त्याची उंची किती त्याच्यावर आहे सगळं
हा हा
हम्म या
हा येतो की.
हम्म
तुझ मामा तिन कुठे गेला मामा मामी
हायत की.
मामा कामाला जात्यात काय?
होय
आणि मामी
मामी घरात असती या.
आणि आई बाबा त्यांचं
आमच घरातच असतात शेतात
कुठयत त्यांनी.
त्यांनी कर्नाटक
हा हा
हम्म भावाच लग्न आहे तिच्या परवा बोलवतील तुम्हाला सांगित बघ
तू दुसरीकडे शिफ्ट झालेस नव का.
हो अ मी इचलकरंजी मध्ये ये
मी पण तिथेच ऐकी इचलकरजी मध्ये
तू कुठे राहतेस कधी शिफ्ट झाला तुम्ही? मी शहापूर चौकात राहते तुम्ही दत्तनगर मध्ये राहताय काय?
होय शहापूरचा कुठलं?
सांगितलं ना तुम्ही शिफ्ट झालाय ते जवळच आहे का म्हणजे इकून ते
होय.
हो आत्ताात पण नवीन आलायसा होय.
हो
हम् हम
तुजीपोर
आं
आहेत की निवांत खेळायला.
हम्
हम्म चालते
हम्म
हम एक ब
ला क् दि मार
ह
त
ह
का त